आवाज येतोय का.
हा येतोय. हॅलो.
ते बर्याच वेळेस जाई ना तर आवाज येत नाहीे.
नाही आता येतोय आता येतोय.
क्लियर आहे, ना एकदम.
हां एकदम क्लिअर आहे. मी थोडं बाहेर होतो म्हटलं की तुम्हाला दहा मिनिटांं करतो तुम्ही लगेच केला. बरं असुदे चल आता केला कारण तो नाही बोलल तर ते कन्सिडर करते ती एक कॉल.
तेच म्हण ते कॉल केल्याचे नंतर रेकॉर्ड बी कराव वाटत नाही ना. दहा मिनिटांसाठी पावलेन ते पूर्ण.
थोडा आवाज मोठ्यानं बोलता येईल का तुम्हाला.
आता येतोय का.
हा ते यथ आता येतोय, कलीरती हा.
क्लिअर आहे ना?
हो हो हो.
त्याशच माझे जवळपास तेरा कॉलशीच गेले काही कॉल लागले काही कॉल नाही लागले.
नाही नाही समोरच्याला आधी सांगायचं आणि मग करायचं कारण ते काय होतं त्यानी उचल
आता तुमचा काय आवाज येत नाही
कन्सिडर करते सॉरी म्हणजे धरतेत. तुमचं एक कॉल झाला असं म्हणजे त्यांनी नाही उचललं तरी एक कॉल झाला असं धरते.
एक कॉल झाला असं धरून घेते ते हा काय व्यवसाय करते का.
मी डिजिटल मार्केटिंगचे काम घेतो.
अच्छा.
हम तुम्ही काय करता.
काय मी हॉटेल हॉटेल चालवतो मी हॉटेल. संभाजीनगर फर्शीफाटा जळगाव हाय मी.
ओके ओके, आत्ता तुम्ही गाडीवर आहे का?
नाही.
मग वाऱ्याचा आवाज येतोय, फर फर फर फार.
हा ते आमच्या हॉटेलच आहे ना जास्त उंच ठिकाणावर हे.
ओके ओके थोडस साईटला जर करा गेलं तर ते आवाज. क्लियर येत, कारण हे च ट्रान्सस्क्रीप्शनला जाते टास्क परत.
आता येतोय का.
हा आता येतोय हा हा.
जाळवा हाय व्हाय व्हय रे.
ह दोनदा हॉटेल काय वहेज आहे की नॉन व्हेज आहे.
वेज प्लस नॉनवेज दोनही पण.
दोन्ही पण व्हय दहाबा टाईप आहे का की असं प्रॉपर हॉटेल आहे रेस्टॉरंट.
काय म्हटलं.
ढाबा टाईप आहे की वेज टाईप रेस
नाही प्रॉपर हॉटेल, रेस्टॉरेंट, रेस्टॉरेंट डाबा टाईप रेस्टॉरेंट.
आणि काय स्पेशल आहे तुमच्या हॉटेलचं. ओके बारपणे आणि बारप्लस रेस्टॉरंट असं हे.
हा.
हम्म हम्म.
हा. आमचं बी आहे मधी जरा मला बेस तिरंगा
व्हेज तिरंगा.
हम्म नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये जर म्हणलं तर ग नाही तीन भाज्यांचं. तीन भाज्या वेगवेगळ्या राहात्यात. तीन भाज्या अशा राहता की एक जे आहे ना. तर आपली हिरवा कलर जोरातून आपला हिरव्या हिरव्या कलर टाईपचे आपला पालक फ्रायमध्ये राहतो आपला सुक्का.
ओके ओके हां आणि प व्हाईट असंमध्ये पनीर असते.
व्हाईटमध्ये पनीर बुर्जी.
ओके
हा पनीर भुर्जी आणि त्याच्यानंतर जे लाल मध्ये जे आहे ना ते टमाटा चटणी.
ओके ओके मग ही फेमस आहे तुमच्या या हॉटेलची. हम्म हम्म.
आपल्याला जर लागलं कधी चीज वगैरे चीज पण वापरतो बटर मधे बटर मधे वापरतो. हो. म्हणजे स्पेशल चालते बूवआ. डेली जे इथं आपल्या दिवसभरामधून पाच सात थाळी कंप्लीट राहतेत कंपल्सरी.
ओके ओके ओके.
आणि नॉनव्हेजमध्ये जर म्हटलं, तर मग गावरान चिकन हे स्पेशल आहे आपलं.
गावरन चिकन.
हो.
जळगाव रस्त्याला आहे ना तुमचं हॉटेल?
हा.
हम्म गर्दी असत्या हॉटेलला बरीच? संध्याकाळी असते का स दिवसाची असते?
नाही संध्याकाळी संध्याकाळी सातच्या नंतर अकरापर्यंत
ओके ओके. हे तुमचं स्वतःच वैयक्तिक हॉटेल आहे की पार्टनरशिपमधी?
हे सध्या पार्टनरशिप मध्येच आहे.
हम्म हम्म. बरं आहे बरं आहे, पण आपलं काहीतरी स्वतःचा व्यवसाय.
हा आता त्याचा बी जास्त पेमेंट निघत नाही ना. दुसऱ्याच्या इकडे कामाला जावावं डबल नाही काय तर त्याचेही द्या. बारा बारा तेरा तेरा घंटे बांधून रहाव तरी पेमेंट भेटत नाही.
हम्म आणि ते राबवून घेतेत. पैसे कमी आणि
हा पैसे कमी, राबवून जास्त घेत्यात. आणि स्वतः मी कूक आहे ना बनवणारा.
हा मग काही विषयच येत नाही, कारण हॉटेलमध्ये कूक टिक टिकवण लय अवघड आहे जरा
स्वतः मीच कुक आहे म्हणजे मला कुक पाहायची जरुरत नाही.
आणि दोन पोरा हाताखाली तयार करून घ्यायची म्हणजे काही इकडे इकडे कुठं जायचं झालं तर.
चार जण माझ्या हाताखाली आता सध्या
हम्म. नाही नाही पण अ आता ते शेप म्हणूनच तयार करून घ्यायचे.
हा शेप म्हणूनच आहे ना. आता जे आपल्याकडे तंदूर प्लस बाजरी दोनच आयटम चालत्यात.
ओके हां.
तर त्याच्यामध्ये दोघजण आहे आपल्याकडे. तंदुरी प्लस बाजरी बनवायला जे आहे ना ते दोघं जण स्पेशल वेगळे आणि माझ्या हाताखाली तीनजण वेगळे म्हणजे मी त्याच्यासोबत चवथा आहे.
मग का मग काही, विषयच नाही मग तुम्हाला आता. कुकिंगचं काही, टेन्शन नाही.
हा बाकीचा जर समजा आपले कर्मचारी म्हणलं, तर पूर्ण तीसच्या लगभग आहे.
ओके म्हणजे भरपूर मोठं हॉटेल आहे तुमचं.
भरपूर मोठं म्हणजे, तीन एकरमध्येध्ये हॉटेल आहे नाही.
ओके ओके.
हं. तीन एकर म्हणजे ऐंशी गुंटे.
यायला लागतंय म्हणजे, तिकड एकदा.
या ना, या ना तुम्ही कोणत्या साईट नये.
आम्ही पुण्याला असतो.
अच्छा! पुण्याला कोणत्या ठिकाणी?
पुण्याला इकडं नरे, नरे भागात नरे आंबेगावला.
नरे आंबेगाव ते. नारलबाग आणि ते, कोणी इकड आलं मग पुण्यामध्यी.
कोणती बाग.
नारळ नारळबाग.
नारळबाग नाही ओ, मी असं ऐकलं नाही नारळबाग.
आहे आहे पुण्यामध्ये पण ये.
माणिक बाग आहे या. बर्याचशा चिमनबाग अशा, सगळ्या गोष्टी नारळबाग आता. शोध बघाव लागेल, युट्यूब हेला. गुगल मॅपला कि कुठं येते, एक्झॅक्ट नाही नाही असेल असेल.
पण ते आता गेल पण असेल पण, हेच नारळबाग म्हणून आम्हाला माहित नसल.
नारळबाग जे ना तो‌ हाॅटेलच नाव देयली.
ओके ओके ओे, हा हा हां.
म्हणजे त्या हॉटेला नावच नारळबाग देईल, पूर्ण नारळाचेच झाड आहे त्या हॉटेलमध्ये.
हम्. नाही नाही बघावं लागेल एकदा, तुम्ही आता सांगितलंय ते एकदा युट्यूबला सर्च करून बघतो.
ती हॉटेल जे आहे ना तर, साडेसहा एकर मध्ये फैले आहे पहा. साडेसहा एकर नारळ बाग, आहे तिथं.
ओके ओके ओके.
हा.
कुठल्या साईडला पुण्याच्या बाहेर असणार आहे, ते कुठल्या साईड ला बघावं लागेल.
ती पुण्याच्या बाहेरच येती आपले संभाजीनगर रोड न जर आप आपण समजा, पुण्याच्या दिशेन रवाना झालो.
कुठल्या रोडन.
संभाजीनगरहून आपण, पुण्याच्या दिशेने रवाना झालो का.
ओके हां.
त्याचं रोडला लागते ते हॉटेल.
हा म्हणजे मग ते विमाननगर सोडलं की, तिकड पुढं असणार आहे. हम्म. खराडीच्या पुढं,
कराडीच्या काय काही मोठा, तळागिळा आहे का तिथे.
हसं न हायन‌ ना, तळ तळे भरपूर आहेत हिकडं.
खराडी जवळ एक, मोठं तळ आहे पहा.
हम हम हम. तिकडें तिकडंच हा ते. हा बरोबर ते खराडीच्या पुढंच असणार आहे, विमानगरच्या पुढं खराडी खराडीच्या तिकडंच.
हा हा. तिट गेलं मी त्या हॉटेल ला. जवळपास तीन वर्ष काढल त्या हॉटेला.
हम्म.
म्हणजे तिकडे शिक्षण म्हणून बी आलतो मी, आणि त्याच्यानंतर काम म्हणून बी.
ओके ओके. पण तुम्ही काय शिकला.
हे बारावी प्लस होईल माझी.
हम. हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं, डायरेक्ट हॉटेल व्यवसायतच. कामाला जॉबला तिकडे लागलाय.
त हॉटेल मॅनेजमेंटच समजा मी, अप्लिकेशन दाखल करेल त्याच्यानंतर माझं प्रमाण. पत्र मला भेटेल मी दरवर्षीप्रमाणे त्याला रेणूदी करत चालतो.
हम्म.
बाहेरचे कॉन्टॅक्ट पण येत चालत ना माझ्याकडे समजा जसे काही बाहेर डिस्ट्री मधली.
बरोबर हां.
हा आता मग तीन वर्ष
हॉटेल व्यवसायात व्हेजमध्ये जास्त, पैसे असत की नॉन व्हेज मध्ये जास्त पैसे भेटतात.
सध्या तर आ
म्हणजे पर थाळी मागं समजा कॅल्क्युलेट केला आपण का तसं तुम्ही काढलं नाही.
तसं जे आहे ना तर नॉनव्हेज मागे जास्त पैसे सुटात पण मग आता पब्लिक सिटीच्या हिशोबान. जिड लोक जे ना नॉन व्हेज कडे कमी वळू राहिले व्हेज कड जास्त वळू राहिले.
हम्म. आणि ते तुमच्या. भाज्यांच्या ह्याच्यावर पण असते ना ज्या फेमस होते त्या तिकड लोक येऊन तेच मागतेात परत.
हा हा.
हम्म.
खायला काय घेता आता व्हेज नॉनव्हेज. का शेवभजी चालू आहे आणि तंदूर पठण हो तंदूरपेठ.
गिराईक आलाय काय?
कोणती हवं आहे शेव भाजी. शेवभाजी दाल फ्राय दाल तडका बेंगन मसाला गोबी मसाला चना मसाला मटक मसाला काजू करी पनीर मसाला शाही पनीर बटर पनीर. वेजतीरंग मिक्स वेज डाळमथी लसुन मीथी. मेनू कार्ड पाहून गेला का तुमच्या हिशोबानी सांगायचं.
हॅलो.
कस्टबर आलंय.
हम्म.
दोन मिनिटं चालतय का.
नाही झालंय आता आपण कट करूया दहा मिनिटं झालेत मी करतो इकडून तुमचं झालं की मला मैसेज करा.
ओके ओे